हॅलो, हा हो हो येते येते. याय लागला फोन.
हो नंबर वेगळा आहे ना तुमच्याकडे सेव नसेल.
हा नाही तर मी लिहून घेतलाय ह्याच्यावर वहीवर. सगळ्यांची नाव वगैरे पण ती म्हण त चुकून दुसऱ्यांनी पण नाव दिल्यामुळे त्यांचे पण नाव लिहून घेतले मग तो त्यांना एककीला गेला तो फेल गेला. अस झालं.
तेच होतंय पण मग त्यांनी म्हणजे नाव नव्हत ते द्यायला पाहिजे ना आणि नंतर पण कोणी पण जे लिस्ट बनवताय तर ते नावं पण कॅन्सल नाही त्यामुळे आपल्या पण लक्षात नाही येते कोणाचे नाव आहेत ती.
हो ना हो ना आता मी टाकले ज्यांच आहे तेच म परत आपण लिस्ट करू तर झालात आपण चार पाच जणी आहोत. एकमेकांना करू मग.
तेच ना कारण की किती आ एका मेंबरला पण पाच वेळा कॉल करू शकतो असं आहे ना त्यात.
हो‌. त्यामुळे उद्या आपणन करू. हम्म. उद्या अजून करू मग एकमेकींना आपण पण हे किती दिवसात पर्ण करायचंय?
टार्गेट तर नाही दिलेलं त्याच्यावरती काही. त्यामुळे लक्षात पण येईना हो. नाही आपण आता पण बोलली आत्ताचा हा कॉल झाला की त्याच्यानंतर परत संध्याकाळी मी आठ नंतर फ्री राहते तुम्ही फ्री राहता का तेव्हा?
मी खूप फ्री असते मी सगळं स्वयंपाक मी आता चार करायला घेते आणि कारण एवढ्या ऑनलाईन मिटिंग असतात ना ते आमच्या अक्षर मानव संघटना आहे. तर नव्वद विभाग आहेत. आमचे. तर, सगळ्या कुठल्या ना कुठल्या विभागाची मिटिंग असतेच असते. मग एक एक दोन दोन तास चालते. त्यांना समजवून सांगावं लागतं. असा सगळा गोंधळ असतो आमचा पण. हो ना.
ऑनलाईन भरपूर काम असतं तुम्हाला.
खूप खूप खूप. त्यामुळे मग ते अ जेवढं होईल तेवढं मी आपला वेळ मिळाला की करून टाकते. तर संध्याकाळी कारण ह्याना लागतं ना जेवायला लवकर नवऱ्याला.
हो हो
कधी मला जेवायला अकरा वाजतात, बारा वाजतात माझं तर काहीच नाही. जसं पहिलं पोर जन्मले ना तस जेवणाची हालच आहे. आता खायचंय म्हटलं तर मिळत नाही. कारण मी केले तर मला खायला मिळणार आहे ना! मग चहा प्यायचा कॉफी प्यायची. ह काहीतरी करत राहत नाही तर चाला एक राजगिर्याचा लाडू खायला. चार शेंगदाण टाक तोंडात असले कुठाने
तब्येतीवर पण परिणाम होईल ना त्यामुळे जेवण असं काही पण असेल ना तुमच एक फिक्स टाइम करून. तेव्हा, थोडं का होईना जेवण करून घ्यायचं. प्रॉब्लेम नाही.
होना. त्यामुळे इतका गोंधळ होतो कधी कधी, पूर्वी फार ऍसिडिटी खूप व्हायची. आता होत नाही म्हणा. पण मज्जा अशी झाली की
चेंज झाल्यावरती काहीचं असं डोकं वगैरे पण खूप दुखतं मग असं एक एक प्रॉब्लेम सुरु होऊन जात ना.
हो ना. तर मी ते गोळी खायची ती या असिडिटीची मग तिची सवयच लागली. काय झालं गोळी खाल्ली की झाल्या झाल्याचं लगेच कामाला सुरुवात मग माझी पोरगी जेव्हा मोठी झाली कॉलेजला वगैरे जाते ती म्हणलं आई त्या गोळ्या फार घातक असतात. तुला किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढे जाऊन. काय पोर मोठी झाली मग मदतीला आली त्यामुळे मग ते जरा नीट झालं. पण तेवढे गोळी शिवाय मी दुसरी कुठली गोळी अजून खाल्ली नाही. का कुठली लस नाही कि इंजेक्शन नाही मुद्दाम. म्हणजे आता पर्यंत मला काहीच नाही ये. कुठल्याच गोळ्यांची गरज आहे ना डॉक्टरची गरज आहे एवढी काटक आहे.
छान आहे ना म्हणजे आता तर थोडं प्रत्येकाचं असं कोणी नाहीच का त्यांचं काही दुःखत नाही प्रत्येकाच कोणी भेटल्या तरी म्हणत माझं हे दुखतंय ते दुखतंय. तुमची तरी एवढी छान तब्येत त्या मानाने खूप छान आहे.
आ सगळे मला म्हणतात आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये छटाक बर बाई बोलते पहा फटाक्यासारखं
हम्म.
कारण मी लेक्चर द्यायला सुरुवात केली का मंग बडबड ना कशी तुम्ही पोर अशी तुम्हाला घर त्यांच बघायला पाहिजे असंतस म्हणजे आपण आपल्या घरात जे ते दुसऱ्यांची पोरं आपलं ऐकतात.
हो ते असतंच दुसऱ्यांचे ऐकतात आपले स्वतःचे आपलं ऐकत नाही.
नाहीत ऐकत.
खाऊन झालं, तुम्ही अस कॉलेजला वैगरे पण अ देत जात काय काय एखांदा म्हणजे कधी लेक्चर वगैरे द्यायला.
ह कॉलेज वर तर नाही अजून आता आम्ही दर रविवारी ऑनलाईन शाळा घेतो लहान्या मुलांची.
अच्छा अच्छा.
तर आता बघा सहा ते सात मध्ये ऑनलाईन शाळा असते, आणि ऑफलाईन घेत होतो आम्ही एरियात वगैरे पण आता मी आले ठाण्याला राहायला, त्यामुळे आता मुलूंडच काम वगैरे हा ते मागच पडल आता, तिथल्या बायका घेतात पण मी नाही जात आता एक वर्ष झालं. लांब पडत, नाही तर आम्ही त्यांना मग स्वचछता शिकवायचो नख कापा, आई बापाला मदत करा अभ्यासतच. करा, घर झाडून ठेवा अस मुलगा असो मुलगी अस सगळ्यांनी काम केली पाहिजेत घरात, अस शिकवत राहतो.
हो तेच आहे ना, म्हणजे मुलांनी पण आत आता कसं काहींना फक्त एक-एक मुलगा आहे किंवा असं तर मग काही न मुलाचे मग तर त्यांनी थोडीशी हेल्प करायलाच पाहिजे.
हो आणि बरं उद्या काय झालं तर, त्यांची त्यांना तरी करून खाता आले पाहिजे. पोटा-पोटा पुर
हो आणि आता प्रत्येक मुलगा असो कि मुलगी असो शिक्षणासाठी बाहेर पडायलाच लाग मंग त्यांना सवय नसल्यावर खूप हाल होता त्यांचे मग.
हाल होतात आणि बाहेरचं किती दिवस खातील, काय असतं त्या बाहेरच्यात, काही अर्थ नसतं बाहेरच्या खाण्यात. मग आपलं-आपलं केलेलं खाल्लं बाबा. आमच्या घरात पण ते चालू होत, काय झालं की ऑलाईन मागवा, ऑनलाईन म्हणल अरे तुम्ही स्वतःची पैसे देऊन लोांकांची घाण का खाता? काय छोट्या सुनला आणि छोट्या पोराला म्हटलं, म किंवा म तिला एक दिवस मग म्हटलं मी मळून देईन पीठ तु चपात्या लाट, मग कशात तरी लाटल्या, भाजल्या मी भाजू लागले शिका म्हटल. उद्या काय झालं, भूकंप झाला, आ सगळ्या लाईटचे कनेक्शन बंद झाले हातानीच करून खाव लागणार आहे.
तेच ना आता कोरोनामध्येच कसं झा, किती हाल झाले बाहेर पडूच शकत नाही, कोणाच्या हातच खाऊ शकत नाही, मंग त्यांचे किती हाल झाले.
म आपलं आपलंच करावं, ज्यांना सवय नाही ते उपाशीच पडले ना आणि मॅगी त तरी कुठून आणणार तुम्ही, जर सगळी दुकानं बंद आहेत कर्फ्यू लागला, युद्ध चालू झाल आपल्या इथं तर काय करणार तुम्ही पुढे जाऊन.
तेच ना स्वतः शिकलेलं, आणि येत असलं तर काहीतरी करून खाऊ शकतं ना माणूस. आणि शिकलेलं कधीच वाया जात नाही म्हण ते कोणतंही शिक्षण असो, काहीही शिक्षण असो.
होय होय होय पण जे शेवटी मग घरात आपल्याला किचन मधलं शिक्षण कामी येतय. तेच, तीला मी परवा दिवशी पण म्हटलं बघ, घरातली बाई अशी असते की आपल्याला समजा भाजीला काय नाय तर दोन चार डाळी एकत्र करेल, मिक्स डाळींची आमटी करेल किंवा एखाद बेसन, शेंदण्याचं बेसन करेल कोणी कशाचं बेसन करेल. असं काय ना काय करून ते त्या दिवशीच जेवण करायचं असतं त्या बाईने घरात काही नसलं तरी, कुठून ना कुठून आयडिया लावून. असं नाही की, बाबा.
आता काय झाले माहिती का ताई असं आत्ताचा हल्ली काय झाले मुली शिकताय मुलांचा. कसं होत मुलं थोडे मागे राहते मुली शिक''--'' ताय आणि आई वडील पण काय म्हणतात नाही आमची मुलगी शिकते म्हणजे. आता पहा आमच्याच घरचे आमच्या शेजारीच आहेत मुली म्हणजे आता लग्न जो काय आहेत. पण त्यांना स्वयंपाक सुद्धा येत नाही. त्यांची मम्मी काय करते ती थकते म्हणजे आम्ही शेतकरी आहे. शेतीत काम करून येते तरी मुलगी सांगते मम्मी. पाणी देई मी अभ्यास करते म्हणजे आई आयत नेऊन देत. ते मग ती शिकतच नाही ना काही असा प्र''--'' फार ऊन लागते आणि म्हणजे कोणती पण मुलगी असो त्यांनी स्वतः. स्वयंपाक बाकी बाहेरच शिक्षणानंतर नंतर फक्त स्वयंपाक शिक. ती खूप गरजेचं आहे प्रत्येक मुलीला हे करायलाच लागतं की, जॉबवाली असो. तो किवा मंगत तिला स्वयंपाक यायलाच
होय मुलीला स्वयंपाक यायलाच पाहिजे डॉक्टर इंजिनियर बायका सुद्धा स्वयपाग करतात व्यवस्थित. मला तर फार ग. हे बडबड करावशी वाटते आता ही एक महिना झाला जवळजवळ. काय म्हणजे काही नाही परत तेव्हा म्हणलं तू पीठ मळ तर आ''--'' अक्षरशः घट्ट गोळा केला मी त्याला पाणी लावून लावून मी त्याला पातळ केला. चार तास मुरत ठेवला. मला शिकायला पाहिजे भले चुकू दे पहिल्यांदा चुकलं तर चुकलं. मग मला आश्चर्य वाटलं की, अरे यार अठ्ठावीस वर्षाची मुलगी होईपर्यंत तिच्या आईनं काय केलं.
तेच होतंय त्यात मुलींना पण आपण दोष नाही देऊ शकत म्हणजे आईवडिलांनी. आईने तरी सांगायला हवं की, नाही बाई तू. कमीत कमीत चपात्या लाटायच शिक आणि भाजी एक दोन भाज्या तरी शिकून घे. आता पुढे जाऊन मग तेच होतं ना. आता तुमच्या डोक्यात कस आलं की, अठ्ठावीस वर्षाची झाली म हिची आई काय करत होती. ती असच होऊन जात ना आणि एखादी आता तुम्ही सगळ कटी ''--'' रोल केलं असेल पण एखादी स्त्री कशी बोलून जाते तू एवढी मोठी झाली मग तुझ्या आईने तुला काही शिकवलं. नाही का मग ते अजून म्हणजे हे होतं घरात भांडणं वगैरे मग ते.
बरोबर रागणार ना तिला राग येणारच तो आपल्याला शोक. पण मी तिच्या समोर पोराणा पण म्हणते तू पण करू लाग बाबा ती तीलाटत आहं. नाहीतर तू चपात्या भाजू लागं तुला पण आता आलं पाहिजे त्याला पण मी नाही काय करू दे. तो जॉबच असा होता की, कंटिन्यू तो बिझी असायचा कॉम्प्युटर वून या्याच्यावर. तो पर्यंत ठीक होतं आता बायको आली म्हणून तिनं सगळं काम करावं अशी पण माझी अपेक्षा नसते. पण काहीतरी विचार यालावर ना काही मदत. पाहिजे म्हणून आता सकाळपासून काय नाही काहीतरी मशीनला कपडे लावले. जाऊन झोपल्यात त्या मशीनमधले कपडे काढून कधी वाळत घालणार. सासू काय खाणार आहे या्यां पण विचारलं नाही इतकं रडू आलं होत मला सकाळी. म आता काय करणार काय मग दोन भाकरी केल्या. म्हटलं जरा हे कार्याचं इकडचं काहीतरी बघूया आपण फोन करूया मग आता मगाशी कोथिंबरी निवडली. आता ते वड्याून तिला वड्या आवडतात. कोथिंबीरीच्या बरं तिला आवडंत ते मी करून देते बर का चला लोकाचं लेकरू आलंय आप''--'' आपल्या घरी पण तिला मग. स्वतः काही तरी खाल्लं दोघांनी
जाणीव पण असायला हवी ना की म्हणजे आई एवढं करताय आई म्हणून आपण समज तर आई आपल्यासाठी करते मग आपण पण शिकावं काय करताय आई मला पण सांगा मी पण करून बघती.
हा नाही नाही विचारायलाच येणार नाही जेव्हा बर आपल्याला बोलू वाटत नाही बाबा चला नको बोलवायला बोलवून काम करून घेण्यात काय अर्थ आहे तिला स्वतःला वाट कि घर माझं हे काहीतरी केलं पाहिजे बरं ते ती खाऊन झोपलीत. सासू काय खाणार आहे नंतर तिच्यासाठी काय नको का बुत्ता भरून ठेवलाय. मग तो तवा मी घासून घेतला माझ्या पुढ्यात दोन भाकरी केल्या मा नवऱ्यापुरती माझ्यापुरती याला काय अर्थ आहे बरं चपाती शिवाय खाय त्यामुळे तुला चपाती खायची तर तू चपाती करायला शिक ना करून खावा बाई आम्हाला आवड भाकरी आम्ही करतो आणं खातो आवो इतकं म्हणजे मला आश्चर्या धक्क्यावर धक्के बसाय लागलेत वर निघून आली सर त्यामुळे तिची
अच्छा
सगळे हो हे कोणा बाहेरून येत काय कळेना तुमाला येतो काय फोन?
हो मला येत होता झाला बंद.
आपले किती मिनटं झालेत काय माहित आता
आपली दहा मिनटं तर झाले बंदच होईल कॉल आपला पण आता
तुम्हाला पण येतोय वाटतं फोन झाल्यावर थांबूया आपण बोलन अजून करूया मग एकमेकिला
हो हो चालेल
ओके ओके बाय बाय
बाय